हॅलो आवाज येतोय काय तुझा आवाज बारीक येतोय एकदम बारीक
थांब हा थांब हॅलो
हा अजून जरा आवाज वाढव
हॅलो
ह आताला हळू हळू आ बोल काय कुठं आहेस
काय आहे तुझाच वेकअप काय आहे
अगं तुझा काहीच मला आवाज व्यवस्थित आवाजच येईना झालाय जरा बघ की
हॅलो हॅलो
त ह्या टोन मध्ये बोल
हा काय
काय जेवलीस?
मी जेवले बघ तू
जेवलो की माझा आवाज येतोय ना
तर व्यवस्थित आहे क्लियर आहे बोल
हम्म हम्म काय मग काय आता म्हंटण तू काय कॉल करनास म्हणलं मीच करून बघूया यात्रा आहे आमची यात्रा ला य
लवकर बोलवलीस मी तेच म्हटल कधी बोलवत्यात दरवर्षी बोलवत्यात बोलवत्यात लवकर ह्यावेळी लेट केलीस बोलवायला
होय अगं उशीर झाला पाहून तेन आणि तुला तर माहित आहे यात्रेची किती गडबड असतया आणि तुला इथं तर माहित आहे किती एकदा तुला दोनदा बोलवलेलं तू बघितलंस की परंपरा तेन कस असतय आणि तुला आवडलेलं आमचं हे सगळं म्हणण आणि म्हणलं तुला खू कॉल करूया आठवणींन आता तू तुमच्या यात्रेला मला कधी बोलवणार आहेस?
आता ही यात्रा तुला माहतीच आहे की चार पाच महिन्याने असतेया आणि परत म्हणजे परंपरे प्रमाणे म्हणायला गेलं तर मग आमच्या यात्रेमध्ये वेगवेगळं सगळं असतंय म्हणजे आमची काय तुमच्यासारखी असली तर ती एक दोन दिवस असत्या ग पाच सहा दिवस असतेया
हा मला तुझ्या म्हणजे त्याच्या मला आता कसं आमच्या तर ते देवी खेळते नसते देवाच असतया आमच्यात म्हणजे कसं परंपरेनुसार चालत आलेली ते पालखी वगैरे काढत्यात परत आमच्यात कसं गोड अस नाही म्हणजे देवीला नैवेद्य तेन दाखव होता ते सगळ हे प्रोसेस असत्या. म्हणजे एकंदरीत पाळणे खेळणे हे सगळं ठीक आहे हम्म मग तसं तुमच्यात काय असत? ते मी कधी बघितलं नाही आमच्यात कस खेळ वगैरे असत्यात का नाही देवाचे त्या तस तुमच्यात काय असते?
हे बघ आता पहिल्या दिवशी असते की नाही त्यावेळी गो गोड नैवेद्य जो म्हणजे जस की आता परण पोळी वगैरे जे काही गोड नैवेद्य असतो ना देवीला दाखवलं जातो देव किंवा जे देव वगैरे असतील त्यांना सगळ्यांना अर्पण केला जातो आणि मग त्या दिवशी एवढं काय म्हणजे मोठ्यान कार्यक्रम वगैरे नसतात अस नॉर्मल तेवढच असतय त्याच्या दुसऱ्या दिवशी ते नाही ते आव
जरा तुझा आवाज वाढव कि म्हटताा कर
े जेवण असते ना
हा
हा आता येतोय आवाज
हा आता येतोय
हा मग ते तिखड जे जेवण असते ते देवीला दाखवलं जाते मग त्या दिवशी कार्यक्रम असतात बघ मग त्या पालखी वगैरे मग बाकी काय जे काय काय ते देवाचे कार्यक्रम देवाला नैवेद्य दाखवायचं मग एक अ आता कसं देवाला म्हणजे असं एक एक ठिकाणी नॉनव्हेज हे ते असं म्हणजे असतं ना ते सगळं बाकी
मग परंपरागत नृत्य लावणी हे असल तुमच्या इथे सादरीकरण असते ना ग
होय होय ते होय होय असतात अस आता ते तुला म्हणले ना ज्या दिवशी नैवेद्य तिखड दाखवलं जात नाही त्या रात्री सहा नंतर नत्य कला लावणी जे परंपरेनत े चालत आलेले आहेत बघ
हा
त्या म्हणजे घेत जातात अससतात मग आता बघुला माहिती लावणी नृत्य अस म्हणाले गेले की सगळ्यांना काय वाटतय फक्त जे म्हणजे पुरुष असतात तेच बघायला जातात आमच्या गावात असं नाहीय गाात महिला बघण्यात गेला तरी चालतील चालतात आणि पुरुष देखील तिथं बघण्या होय ग आणि म्हणजे ते असं रे काय नसत म्हणजे परंपरेनुसार जे लत आले म्हणजे सग सगळ्यांना ते दाखव आणि त्या लावणीमध्ये त्या नुटत्यामध्ये एक असा म्हणजे आपल्या पर्यावरणास े तो त्यांनी इंडायरेक्ल्याला सितला अस पर्यावरणाचे जतन करा म्हणजे आता एक तुला उदाहरण द्यायचं गेलं तर मध्ये करोनाच वगैरे सगळं चालू होतं कमी मग त्यातून ते म्हणजे कोविड मधून कस व्यवस्थित मिळ हे ते आपल्या शरीराला कसं जपायचं म्हणजे त्या नृत्य नाटकातून ते त्यांनी व्यवस्थितरित्या सादरीकरण करय
हा म्हणजे संदेश देतात ते असं त्यांच्या नृत्यातून त्यांच्या कलेतून
बरोबर बरोबर म्हणजे
ह हा अ आता तर तुला माहित आहे नवीनच एक कार्यक्रम यालाय बघ मग लोकगीतांचा
हो होय ग ममी मी पण ऐकलंय पण बघितलेलं नाहीय त
अगं बघायला तर खूप छान आहे तू बघ काय आप आपल्या हा कधी लोकगीतांचा कार्यक्रम ऐ म्हणजे लोकनाट्या सॉरी लोक ते लोकगीत त्यात सगळं आहे आपले जे जुने गीत जु सगळ्या परंपरा आहेत त्या के जातात नवीन पद्धती तन त्याला मॉडर्न रूप दिलं त्यांनी आणि जे जुन आपलं म्हणजे ते आधीच्या काळात जस चाललेलं ना तसच सेम कार्यक्रम केलाय आणि त्याला भरपूर लोक प्रतिसाद देतय आता
हा म्हणजे प्राचीन काळातच जे काय काय असते तेच थोडस आधुनिक काळातले म्हणजे आता आपण एकविसाव्या शतकात जतोय त्याप्रमाणे त्यात म्हणजे थोडस अजून इनोव्हेशन करून त्यांनी ते त
हा हा होय
हा म्हणजे आपली आपली पिढी पण ती व्यवस्थितरित्या बघून त्याचा आनंद घेऊ शकते
ह हो हो म्हणजे काही म्हणजे आता जे काही लोकं राहते लोकनृत्य लोकनाट्य जे काय लोकगीते सुद्धा आहेत ना जे लोक पावत चाललेले आहेत ती आता आपल्याला ऐकायला मिळतेात आता म सोशल मीडियावर म्हण इस्टाग्राम व्हॉट्सअप फेसबुक याच्यावर पण रील आता रीलसचं प्रमाण तुला माहितीय क का त्यामध्ये काही मुली अशा पण आहेत ज्या लोक गीतांचा वापर करून रीलस वगैरे बनवतात आणि ती गीतं लोकांना खूप आवडतय आहेत मग त्या मला वाटते त्याच्या आधारेच हे हा काहीतरी कार्यक्रम त्यांनी तयार केला असणार आहे त्या लोकांचा प्रतिसाद बघून
प्राचीन काळात जे होतक नाही तू जसं तू म्हंटलीस लोकनृत्य लोकगीते नाटकं परत लावणी वगैरे हे जे प्राचीन काळातलं होतं नाही ते खरंच म्हणजे एक असं व्यवस्थित चांगलं होतं मग आता तू म्हणा लागला ना सोशल मीडिया वगैरे सोशल मीडिया इतकं वाढलं म्ह की लोकांना आता बघ एक उदाहरण द्यायच गेलं तर आता मी आणि माझी आई समोरा समोर जरी मोबाईल घेऊन बसलो आणि मला जरी काय झालं तरी आईला आई एवढी त्या मोबाईल मध्ये गुंग असते की मी ह खाली पडलोय ते पण तिला माहिती नसते
हा बरोबर आहे बरोबर आहे म्हणजे आधीच्या आताच्या हच्यात लोक म्हणजे व्हॉट्सअप सोशल म्हणजे सोशल मीडिया आताच्या काळात आहे म्हणजे जनजागृती करायला त्यावेेळेस काही नव्हतं म्हणून त्यावेेळेस लोक नाट्य आणि लोकगीतांचा वापर केला जात होता समाजामध्ये जागृती करण्यासाठी
हा एकच बरोबर आहे लोक एकच हो आणि त्या लोकवृत किंवा लोकगीतातून योग्य ते संदेश ते देत होते ते लोक ती आचरणात आणत होती. म्हणजे किती छान होत बघ ना पिढ्या पिढ्या ते पुढं पुढं होत म्हणजे हळूहळू नसत होत गेलं आणि आता- इतर पिढी पूर्ण ते सगळं नष्ट केल्या आणि आता तू म्हणतेस ते परत म्हणजे अंमलात आणलय त्यांनी तर हे मला असं वाटतं की त्यांनी खरंच चांगलं केलंय म्हणजे पअगोदरची जी परंपरा आहे त्यांनी ती परत राबवली गेलेली आहे. गर
हा बरोबर आहे. बरोबर आता जसं तू म्हणलीस ना, की आमच्या गावामध्ये पण असं सादरीकरण करतात. त्यातलाच हा एक भाग असू शकतो म्हणजे आधीच्या काळात जी लावणी होती त्यामध्ये ते फक्त बघायला जायचे. आणि त्यामध्ये काय म्हणजे अस संदेश वगैेर काय नव्हतं मला हे ऐकून ज बर वाटलं, कारण आमच्या गावामध्ये मी अस कधी बघितलं नाही, ऐकलं नाही.
हा आता बघ ना तू जसं, म्हणलिस लोकनृत्य लोकगीत आता परंपरेनुसार शर्यती वगैरे तू ऐकल्यास असतील. शर्यती असतात बहिलांच्या, ह्याच्या घोड्यांच्या ह्याच्या वगैरे ते पण आमच्या यात्रेमध्ये असते ग दुसऱ्या दिवशी झालं ना- तेच नैवेद्य वगैरे- तर तिसऱ्या दिवशी शर्यत शर्यती वगैरे घेतला जातात, मग त्याचा पण आनंद हे बरोबर आहे. सोड म्हणजे मुठ्या प्राण्यांना पळवणं वगैरे बट त्यांची म व्यवस्थित त्याकरिता काळजी घेतली जाते त्यांना काही हानी होऊ नये हे अ होऊ नये त्यांची म्हणजे त्यांच्यासाठी अगोदर हे जे पाळीव प्राण्यांचे डॉक्टर्स वगैरे असतात ना ते तिथे ठेवले जातात आणि त्यांची व्यवस्थित काळजी घेऊन, मग त्यांच्या या ज्या शर्यती असतात त्या लावल्या जातात. आणि मग त्यात जे विजयी होतात. ना त्यांना म्हणजे योग्य ते बक्षीस दिले जाते. असे वेगवेगळ म्हणजे समाजाला चांगले वाटेल किंवा त्यातून योग्य त संदेश बाहेर पडेल असे व्यवस्थित म्हणजे चांगले कार्यक्रम आमच्या यात्रेमध्ये राबवले जातात.
ह! अगं मी तुला आता तेच विचारणार होते तू म्हणलीस ना शर्यतीचं मग-मग म्हणलं की, आता ह्या मुक्या प्राण्यांना पळवणं किंवा त्यांना त्रास देणं कितपत योग्य आहे, मग आता तर तू म्हणतेस की त्यांची काळजी पूर्ण घेतली जाते आणि मग कसं त्यांना म्हणजे पळवलं जाते अस पण काही असो शकतो त्यांच्याकडून काही घेत असतील काळजी.
होय गं म्हणजे आता बघ ना मुक्या प्राण्यांना पळवण म्हणजे, बग बैल हा एक शेतकऱ्याचा मित्र माांनला जातो. आणि मग त्याला पण शर्यत शर्यती मध्ये पीळ ळपळवणं म्हणजे चुकीचं आहे ना उन्हाातांनाच हे ते न करता पळवायचं मुक्या प्राण्यांना, पाळीव प्राण्यांना पळवायचं आणि आपण पण त्याचं जे बक्षिस काय असते. म्हणजे त जे रक्कम ठरलेली असते, ते आपण घेणं चुकीचं आहे ना. मग ते सगळं आता बंद झाले बऱ्यापैकी. बऱ्या प्रमाणात म्हणजे लोकांना त्याची जाणीव झाली मग त्यांनी काय केल सरकारने मध्ये ते बंद देखील केलंत त्याच्यानंतर ना काय झालंय. म्हणजे पाळीव प्राण्यांची योग्य ती काळजी घेऊन, आणि जे बक्षिस जी रक्कम असते त त्यांच्यावरच म्हणजे खर्च करून व्यवस्थितरित्या त कार्यक्रम आता अंमलात आणलाय.
हा! हा! हा! आमच्या इकड नाही हस्ताक्षर स्पर्धा म्हण किंवा शर्यती वगैरे असतात. वृक्षारोपण केलं जात ते यात्रे ने आणि वेगवेगळे कार्यक्रम असतात ते असतात किंवा आता तू आता तुमच्यामध्ये कसं म्हणजे तमाशा वगैरे असतोय तसं आमच्यामध्येध्ये पोवाडा गीत हचा कार्यक्रम माखला जातोय आणि सग एखाद किंवा असं एक एखादा आता परवा एक पिक्चर आला शंभू महाराजांवरती तो पिक्चर आहे ग असं काही तरी इन्स्पिरेशन ये असेल ना पिक्चर तर तो मू्वी सगळ गावाला दाखवला जातोय एकत्र येऊन परत असं ब असं आमच्या इकडं अ म्हणजे यात्रा असे असत्या तुला तर माहिती आलीस की नक्की य तू आता य कधी येणार आहेस आणि तुझ्या वेळेस मला बोलो मला खरंच यायचंय
होय होय मी तुला नक्की बोलवेन आणि तुझ्या यात्रेला पण मी नक्की ट्रा प्रयत्न
हा येण्याचा प्रयत्न करतो पुरेपूर
तुला फोन करेन यायच्या वेळी
हो हो चालेल फोन कर मला
हो हो चल बाय ठेवते मग हो हो ठेवते ना